बरी आहे की, तु.
जेवण,
जेवण करालोय बघ आता,
मी पण आता, नाही. आताच बाजारातून आलो.
हां हां,
आता आल्यानंतर सगळ्या त्या भाज्या काढून ठेवल्या.
हां हां,
जेवणाला घातलं आता उद्याची आणि डब्याची तयारी.
हां हां,
हम्म गवारी खुडत बसलोय.
डबा घेऊन जात्यात काय मिस्टर,
हो डबा घेऊन जातात. सकाळी गेले की संध्याकाळीच येतात.
मग सुटटी नसत्या.
सुट्टी असते, की हम्म आठवड्यातन एकदा घेतात की,
हा हा,
जेव्हा आता म्हणजे महत्वाचं काम असते. कनी तेव्हाच घेत्यात. ग
हा हा,
आठवड्याला म्हणून असं घेत नाहीत.
हा हा,
तिकडं गावाकड जायचं असतंय, सासूबाईंच्याकडं
हा हा,
काय पण काम असत्यात की,
तू जातीस का नाहीस.
होय जातोय की,
हा,
हम्म जातोय.
कुठ? परवा ट्रीपला गेलेलीस. काय?
होय गेलेलो की, अअ
माला हा हा तेच ते आंबट हाईत. पिल्लु खाऊ नकोस.
स्कूलमधन गेलेलो आमच्या टीचर्स होत त्या सगळ्या,
हा हा,
ठरलेलं ते जायचं. नाहीच.
ह आम्ही पण जाऊन आलो. गोव्याला
होय गेलेला, की बघितलं की स्टेटस छान झाला प्रवास चांगला झाला काय?
प्रवास काय पोरी उलट्या तेन करत त्या कुठं काही जायलाच, वाजलं एक एक वाजलं
हा आपलं
कोल्हापूर साईडन आंबा घाटात की गं
हा हिकडनं राधानगरीकडं गेलेला नाही.
हां हां राजा नाही.
राधानगरीच्या निं तिकडन गेलेतनां?
होय ते सावंतवाडी तेन हाय बघ.
ऐकी आमची लय मजा झाली.
हा
माजा म्हणण्यापेक्षा आमचा जीव वाचला म्हणणार आम्ही.
कां ग
होय कीं, अगं आम्ही म्हणजे पहिला सिंधुदुर्गला गेलो.
हां
तर तिथं राजकोट किल्ला, त्यानंतर तारकर्ली बीच झाला.
हां
आणि मंग. कुण्केश्वरला गेलोव. आणि मग कोनकेश्ववरन इकडन इकडनं आलो राधा बनगरे वरन आलो फोंडा गटाच्या इकडनं.
हां हां
अं वाजले की आम्हाला तिथं अं दहा वाजलेले आहे बघ राधानगरीमध्ये.
हां हां
दहा साडे दहा, साडे दहा झाले असतील. आणि किती ग ते भयान वनडे ट्रिप सकाळी गेलेलो आणि संध्याकाळी परत येणार होतो. तत्वावर मीआं- हुं काय झालं अः तिथं केवढा डेंजर रस्ताय.
होंय होंय.
होय हेजा राधानगरीचा.
होय, होय सगळं कस असं जंगल सारखंच य.
जंगल नव्हे जवळजवळ दोन तासाचा रस्ता आहे त्यो डेंजर-
हिते तर आहेतच गं सगळी फणसाचीं झाड जांभळाची झाड-
आणि आयीकीं आणि एकदमच असं काय झालं आम्ही यायला लागलेलो म्हणजेच इकड आपल्या घराकडे यालत आम्ही- हॅलो
हां बोलकी
हॅलो-
हॅलो, बोल बोल यांलय, यांलय
हम् मग इकडं आपल्या घरी यायला लागलेलो. ग
हा
आणि आमच्यामागं एक गाडी होती.
हा
फोर व्हिलरच होती. कार गाडी आणि त्या गाडीच्या सगळ्या लाइटा वगैरे घालवलेल्या, ग
हा हा
आणि त ती गाडी आमच्या मागनं यायला लागलेली हळूहळू
हा
आणि आम्हाला काय वाटलं ह्या गाडीच्या सगळ्या लाइटातेन घा घालवल्यात, तेनि आमच्या मागण का याय गल्यात म्हणजे कोण असं म्हणजे चोर वगैरे आहेत. का काय अस आम्हाला वाट टल गं असं वाटत की, आम्ही सगळ्या टीचर्सच ग बायकाच की आम्ही सग सगळ्या गाडीत, आणि भीती ति वाटाय लागली, मग तर त्यांना गवा दिसलेला पुढं
हा हा हा
लोकांना म्हणून त्यांनी काय केलंत. लाइटा वगैरे घालवलं कारण ते गवे हल्ले करत येतात, ना
होय होय
आणि मग ती गाडी काय केली त्यांना गवा दिसलेला आणि आम्हांला आमच्या ड्रायव्हरला दिसला होता का नव्हता काय माहिती आमच्या स्कूलच
हां हां
ती गाडी एकदम गेली ग पुढं तो गवाच तो जो रस्ता पार केल्यावर गाडी गेली, आणि गाडी गेल्यावर मग त्याने हात केली गं आम्हाला चला चला पुढं म्हणून, मग आम्ही गेलो, पुढं पुढं गेलो पुढं जायला तर पुंढ पुढंन गवा जे आला तो गाडीलाच धडकला.
अवा म गं
एवढ्या जोरात गाडीला धडक डकला की गाडीची काचच फुटली. पूर्ण पुढच सगळं फुटलं.
व्हय!
हं ते तो गवा धडकला गाडीवर पडला. गाडी झालीय. ऐका चाकावर एकाबाजुला आणि रशीब न्हे होय आणि एकप पूर्ण एका बाजूला झाली त गाडी ड्रायव्हरने एकदम कंट्रोल जे केला गाडी आणि एकदम फास्ट पळवला. तव्वरर पुढं गेलो. आणि माणसं ओरडली जोरात ओ फोडणे जो व्हायचे आमच्या गाडीला सगळ्या रडायलाच चालू केल्या पुढं गवयत म्हटलं भीती वाटली ग नाही आधीच एक तर असा प्रॉब्लेम झाला. आणि पुढं जाऊन आम्हाला पुढे जाऊन लहा काय वाटलं फक्त काचच फुटलं असर वाटलं. आणि पुढे राधानगरी गावात गेल्यावर गाडी थांबवली ड्रायव्हरनं आणि त्या मालकाला सांगितलं. ना असं असं झालं म्ह गाडीच्या मग सगळेजण गाडीतन येऊन बघते की पू याने त्याड्रयवर च बाईको आम्ही दोघी ह्या शीट वरन उडून दुसऱ्या शीट वर
काय नवच
होय बाई, लय डेंजर झाल सगळी रडायलाच लागलीत बसमध्ये. त्याच्यात तवेरा केलेली ग गाडी आणि टिचरांची मुलं वगैरे होती ग बारकी बारकी ती पुढंच बसलेली आगं पोर सगळी.
काय नवच बाई नशीब म्हणायचं चांगलं
की रडायला लागल्या. आमच्या पोरासनी लागला असत तर काय झालं असत?
होय.
ते प्रसंग आठवला म्हणजे काय पुढं काय झालं असतं? ते म्हणून सगळी रडाय लागली. आज आपण घरलाच गेलो नसतो म्हटलं. जिवंत नसतोच ग. गाडी पलटी झाली असती तर संपलोच असतो की आम्ही
होय होय.
गाडी त्यांना कंट्रोलच केला चांगल. ड्रायव्हरच आभार मानायचं म्हटल आम्ही सगळी जण. ड्रायव्हर सुद्धा रडाय लागला.
होय मग?
भिऊन असल बाई, कधी एकदा घर बागिन आस
आमी आ हे इकंड गेलतो ग आमी नव्हतो गेलो. ते आंबाघाट, ते आजरा, तेन हाय बघ.
हा हा तिकडनच जायला लागते ग. हे काय कळल नाही का काय कुणास ठाऊक बाई आणी ह्या असला प्रवास झाला बघ आमचा.
कड पण जायच म्हणालतो. म्हणजे पैसे कमी बसत्यात नाही तिथल्या तिथं, नाही टू डेज होती दोन दिवसाची. किती साड साडे तीन, चार हजार काढलेले. चार, चार हजार रुपये काढलेले. प्रत्येकाचे तिगात हे नाही, जेवण बीवन आमचं आमचं सगळं. म्हणजे ड्रायव्हर आमच्या ओळखीच हुत. हा येण जाण च की.
कसली गाडी केलेलासा?
तसलीच कि तवेरासारखीच होती.
तुम्ही
आम्ही मोठी सात होतीत, बारकी सात होतीत ब.
हम्म.
तीन फॅमिली होती गं.
होय.
हां. आणि ते ड्रायव्हर काय यांचे मि त्रच होते. हम्म होय. नाहीतर काय हे उलट्या करत्याल बघून ड्रायव्हर म्हणला असता इथंच सोडतो आणि दुसरी गाडी करून जावा म्हणून
अगं पोरं लहान पोरं तसंच करतात त्यांना प्रवास
ये आमच्याच गं बाई आमच्याच दोगी.
आणि एकमेकांचे वास
होय, ते घाटातनं तिला सवय नाही आम्ही कधी लांब एवढं जात नाही नाई. त्याच्यामुळं सगळं लई बाई.
हम्म.
झाली सोड ट्रिप त्यानी एन्जॉयपण झालं चांगलं. खरं पण अ हे जेवण वगैरे काय एवढं खास नाही तिकडं.
तसंच असतंय म स्वता स्वता करून खाई
स्वतः कुठ तिथं? होय जागा तर पाहिजे. म तिथल्या तिथं जायचं म्हणालतीत. खरं ते दुसरं त्यांची मित्र नाही म्हणलीत आता पैसे तेवढं नाहीत. राहू दे म्हणलं म्हणजे भाडं पण बसलं असत ना तिथल्या ति तते जवळ होतं.
हा येत तय तर सगळं म्हणजे बघूनच आलं असतासा ग. हम् हम् हम् हम्.
मग नाही म्हटलीत, म राहू दे म्हंटलं परत एकदा जायला येतंय.
होय होय. आम्ही पण गेलेलो आम्हाला किती साडेसातशे रुपये बसलेले पैसे. नाही बाई येतं ग मालवणला हे आमचं पण ड्रायव्हर ही आमच्या स्कूल बसचंच होत गं, त्यामुळं गाडी फक्त त्यांनी घेतलीत, त्यामुळं पैसे कमी बसलेलं.
अ आमचं जेवण खाण्यातच जास्त गेलं नाही.
ताना काय चांगलं वाटलं नाही.
हम्म येताना आम्ही केवढ्यात आलो काही कळलं नाही. रात्रीचं जेवण तेवढं केलं तेहा झाल्यावर.
आम्ही ते तस झाल्यावर जेवत ते कशाला ग. त अ भीतीनं पोटात अस हे व्हालत. घर कवा बघेन असं झालतं. तो रस्ता का वा सब तोय आणि आमचं घर का वाप प्ले म्हणजे आपलं कोल्हाप पूर कधी येतय असं झालत.
होय होय.
कोल्हापूर नव्हे स्स अ राधानगरी झाल्यानंतर हा कोल्हापूर नाही नाही कुठ नाही ते बर आदमापूर
आदमापूर का हा हा.
कधी एकदा आदमापूर एरिया कागल वेस ते असं झालते.
हम्म आमच्या पुरी इथ कोल्हापूरच्या पुढ्या गेलं नाही तर व लागलेलं दंगाकरय आज आलं काय नाही आलं काय नाही. म्हणून
हो.
एवढं लांब कधी गेलच नाही ना हा बोलकी,
एक मिनिट थांबा.
हा हा. ह.